म काय मा
हो
हॅलो! हॅलो!
आला आला आवाज आला हॅलो आला लागला कॉल
हा याला ना माझ तुम्हाला होय माझ कंप्लीट झालयं कस का लागला कायमाइत?
काय म तुम्ही एकशे ऐंशी मिनिटे कंम्प्लीट झाल्यात!
नाही एकशे ऐंशी मिनट कंप्लीट झालं नाही माझे खरं ते पास ते प्रॉब्लेम आला तेव्हा गेलं नाही का ते पाच
हा हा हा
ते आता पाच परत करायलाच येत नाही सबमिटच झाले ते
कसं माझं लागणार की तुम्हाला कॉल
होय म्हणजे कम्पलिटच झालं नाही ना,
हम्म
हम्
हम एकशे ऐंशी जर झालं असत ना, तर लागलं नसत.
हम्म!
हम् हम मदरयाधार्या होते कॉल तरी माझा काल कॉल तु केलता का नाही एक तसच गेला माझा कॉल,
अ किती झालं तुमचे कॉल आता?
माझ्या आत्ता सोळा झाल्या बे पण सोळावा म्हणजे कस शून्यला गेला तो सबमिट झाला.
हम् हम!
कॉल केला मग तो कट झाला, मग तो सबमिट झाला असच- म्हटलं आता पण काय होत
चालते मग मला आता जेवढे लागत तेवढे कॉल लावून घ्या, आणि मग मला लागायचं कट झालं का नाही, मग मम्मीच्या हच्यावरती करा.
चालते की मम्मीच कम्प्लीट करायलाेत मग
हो
मम्मीवरन किती कॉल केला?
काय बोलल तल बणलोसून गोय बला झा सप झा सांगा तो मी मम्मीच्या फोनवरच ब ति प पंधरा का सो हम!
तुम्हाला नंबर दिला तो कोणाचा दुसरा अनेक?
अनेक ती अनेक मुलगी जॉईन झाला त्याची हाय.
हा हा मग ते नाही शो होता म्हणून मी काय कॉल लावला
हा हा- अ तिझं पण कंप्लीट झालंय म्हणून आलय म्हणजे तिचा पण टास्क झाला नाही, तीन का चारच झालते आणि, ते आता ते इशु आलानंतर तिचे तीस कम्प्लीटच आहे म्हून सांगालेय तिला
म्हणजे इशू मध्ये त्यांनी ट्राय केलयं म्हणून त्यांचा तो सबमिट झालाय माझं तस झालय की चार लास्टचे ओपन केलं ना सबमट झालं म्हणून मी गेलोचं नाही त्याच्या मेसेज आला ना त्यांचा की तुम्ही ओपन करू नका म्हणून
हा हा ह्म्म आयडीशेच आहे बाारच आहे
आता विशू क्लिअर झालात सगळे ते आता चालू आहे
मम्मीचे तसे किती कॉल एक दोन तीन चार पाच पाच सबमिट झालात कॉल तसेच बम्बईचे
पेमेंट येत का नाही म
पेमें ह कॉल तेच काय माहित आता कस येणार का नाही तेल सांगल
तुमला जेवढे हो येतील तेवढे केला तर ते हे तर पेमेंट येईल ना तुम्हाला माझ्याशी
होय बोललेले हिल सोडा बघाय पाहिजे आता तेच पण येत का नाही
होय आणि ते कॉलवर बोललेल हो किती एक पण अस दहाच्या वर माझा एक पण नाही आहे कॉल
माझा पण नाही आहे सगळे दोन तीन चार मिनटं एवढंच हे हे केलासेट बाकी सगं हेच आहे हम हम हम्
मला ते ही जी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून मार्केटिंगची मग्मी तुमची करतय की नाही तर पॅडस सांगितला तुम्ही ते
हा हा
ते कितीला आहे काय आहे ते विचारायचं होत
अ ते पॅड किती दोनशे पंचवीस ह एम आर पी न आणि हा आणि डीप ी म घ गे तर दीडशे रुपयेला
कितीला बसते खर म्हणजे किती असतं त्यामध्ये
त्याच्यामध्ये आठ पीस असतात त्याच्यामध्ये पण साईज आहे लहान मोठी खर दोन्हीची चार्जेस पण सेम आहे आणि फीस पण सेमच असतात
होयना
हम
ते तेज हे फोटो वगैरे असल तर मला पाठवा कि नंतर म्हणजे कसं आहे काय बोघायला येतय
हा हा
ते बोललो आमच का मैत्रिणी वगैरे मना काय म्हणले आपण कुठं एवढं हे करतोय ते पॅड तर ते प पॉलिस्टर प्लास्टिकच ना ते शेवटी
होय
हो आदा उद्याच पैसे आपण बाकीचा विचार करत नाही काय विचार करत अ
नाही तुम्ही जर का कंपनीला जॉईन झाला का नाही तुम्हाला दीडशे रुपयाला मिळतय ते म्हणजे एवढं दोनशे पंचवीस घालून घेण्यापेक्षा हा. मग तुम्ही दुसऱ्यांना पण विकू शकता तुमच्या
बत्तीस शी ची आय डी म्हणालाय ना बत्तीस ची आय डी म्हणाय ना
अ तीन हजार एकशे पन्नासची होय. मग त्याच्यामध्ये सगळे पॅडस मागून घ्यायचे ना तुम्हाला काय पाहिजे मागून घ्यायच तुम्ही.
बाकीचं पण काय काय आहेत ना प्रोडक्ट पण आहेतच र आपले
होय आहेत की सगळे तुम्हाला माहिती पाठवतो त्याची सगळी.
बघूया कसला आहे काय?
हूं ह पाठवतो की.
हेअर बद्दल, स्किन केअर, हेअर
हा. स्किन केअर मध्ये काय आहे म्हणजे ग बेरी प्लस म्हणून गोळी एक हाय. म्हणजे चेहऱ्यावरती पिंप पल्स वगैरे असल काय येत असेल, तर पिंपल्स वगैरे दोन कारणामुळे येत एक तुमचा हार्मोन इन्बॅलन्स झाल्यामुळे आणि तुम्ही जास्त असं तेलकट वगैरे फॅटी अस काय तर खात असल्यामुळ म ते तुम्हाला समजा जर तुम्ही असलं काय खात नसला तर ते फिमेल चॉईस घ्यायला लागतय म्हणजे तुमच्या पीरियड्स जर इरेग्युलर असतील तर त्यांना रेग्युलर पण करते ते आणि तुमच पिंपल्स तेन यायचं पण सगळं बंद होतय.
बरय तेच म्हणलं मी माहिती म्हणलं आहे म्हटलं विचारून घेऊया. किती काय काय मार्केटमध्ये सगळ्याकडं आहेयच म्हटलं विचारूया.
होय आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ना ह्या. त्यामुळे ह्याचा साईड इफेक्ट पण काहीच नाही आहे. नाही नाही काहीच साईड इफेक्ट नाही आहे. ह आणि ती बेरीप्लस गो त म्हणजे ज्यांना कॅन्सर झालाय ना त्याच्यावरती पण ती गाळी म्हणे आता एक ति फस्ट स्टेजवर कन्सर होत कॅन्सर आता पूर्ण डॉक्टर तिला फक्त एक वर्षा हा त्या गोळीमुळ ते बेरी प्लस आणि अल्करीच म्हणून गोळी ह्या दोन गोळ्यामुळे
भारीच किम म्हणजे एवढा इफेक्ट आहे जा या मेडिसिनचा म्ह म्हणजे अस प्रॉडक्ट चांगले आहे त्यांचे.
होय होय चांगलेत. फक्त पॉझिटिव्ह विचार करून घ्यायच, निगेटिव्ह विचार करून घेतला तर मग आम्ही काय नाही सांगू शकत. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून घ्यायला पाहिजे. होय. हेच काय तुम्ही डॉक्टरांच्या जरी, हा तुम्ही डॉक्टरांच्या जरी गोळा घेतला पॉझिटिव्ह विचार करून घेतला, तर तुम्हाला बरं होणार आणि तर बरं होतच नाही तुम्ही म्हणत राहिला मला हे झालंय हे झाले माझं हे होईना तेच होयना तर ते होणारच नाही. हा. कधी पण पॉझिटिव्ह, हा कधी पण पॉझिटिव्ह विचारच करायचा.
हम्म. आता माझं कस पहिला मला मुलगी होती ना. पहिली मग त्यानंतर माझी ॲप टॉपिक प्रेग्नेन्सी होती. ट्विन्स होते मग ते माझ नॅचरली खाली झाल ते आम्हाला नंतर समजल अपटॉपिक आहे म्हण जे पाईप म राहतय म्हणजे त्याचं काय आयुष्यच नवतं त्याच असं मग ते नाईंटी पर्सेंट हंड्रेड मध्ये एका एखाद्या पिपल ला असते असं. मग तुझी गॅरंटीच नसते ना..
होय.
न एक वर्ष ऑपरेशन केलं त्यानंतर एक वर्ष सगळं हे झालं मग घेऊन आम्ही आता कसं मुलगी शिजर झाल्यात दोन शिजरच गेलं ना ते. मग म पॉझिटिव्ह विचारच. केला नाही आम्हाला आ हा मुलगाच पाहिजे मुलगाच होतोय असं. हंड्रेडं पर्सेंट आणि. शोर होतो म्हणजे माइंड आपला सेट केला ना आपण काय पण करू शक अस.
होय
माइंडवर आहे आता देऊ आपल्याला देईल का नाही कसं होईल होणारच नाही असं वाटत आहे ना. नाही होणारच. पाारस्नी होनच असं हा असं ते बरोबर आहे तुमचं मेडिसिनच म्हणजे तुम्ही हे बरोबर बोलला असं कोण बोलत नाहीत.. जी तुम्ही. पॉझिटिव्ह विचार करा तेव्हा तुमचं होणार नाही तर तुम्ही आम्हाला विचारायचं आणि हे बरोबर आहे. द करतात एक एक जण अजून त्यांना. बोलायला पण येत नाही काय बोलायचं असते काय माहत नाही काय नाही माहिती काय नस. त्या हे करा ते करा माग.
हम्म. हम् पहिला सांगतानाच त्यांनाच हा. होय. तुम्ही जरी दुसऱ्यांना पण सांगताना सांगायचं. होय.
शरिटी प आपल्याकडे पण पाहिजे आपण बिझनेस.. करणार आहे म्हटल्यावर नाही हे अस गोष्ट ही अशी आहे अशाची अशी होते अशी करा. तुझं नाव काय म्हटलं कंपनीचं?
अ वी आर मोर.
वी आर मोर सनेजेक आहे आणि परतमच्या...
आता शनिवारी कार्यक्रम आहे तुम्ही येणार? तर आला तरी चालत म्हणजे शनिवारी चार तारखेला उद्याच की.
उद्या अस का? कुठं असत ते प्रोग्राम तिथे?
अ आमच्या मम्मीच्या मोठ्या जे मेन लीडर आहेत ना त्यांच्या घरी ठेवला. कार्यक्रम इथं गावात डकेटी घोरपडे नाट्यगृहाजवळ
हम्म काय नाव आहे त्यांचं?
अ मनीषा पाटील..
होय काय.
हो. मी मम्मी तर सगळेच जाणार आहे उद्या म्हणजे कंपनीला सात वर्ष पूर्ण होतात ना.
हा हा म्हणजे आता रिसेंटलीच आहे की सात वर्ष म्हणल्यावर नवीनच आहे ना?
होय होय..
हम्म हम्म हम्म बाकीच्याची किती पंधरा पंधरा वीस. तीस वर्षे सायन्स म्हणजे नायटीन परसेंटेज पण आहे कोणाकोणाचे.
हम्म हम्म नाही हे पॅडमन तुम्ही पॅडमन पिक्चर बघितलाय ना?
पॅडमॅन बघितलं आहे की.
पिक्चर काढला त्या ह्या सरांनीच ते पॅड. काढले मी यांच्यावरूनच ते पिक्चर निघला सगळ्या रोल ह सरांचच आहे ते.
होय काय असेल असेल. तुमच्या नंतर मला झालं ना आपलं सगळं बोलून मला डिटेल्स पाठवागूया कसं काय काय का आहेय त्यात समजत
हा हा चालते की. चालय की उद्या आला तरी पण चालतंय तिथं आलायत पण सगळे तुम्हाला माहिती कळल म्हणजे स्वतः तुम्ही बघाल पण काय ऐकू येईना तुमचा आवाज
आवाज येईना आता मग कॉल करा मग मम्मीच्या नंबरवरून हॅलो मम्मी त्याच्यावरन मला कॉल करा म्हटलं अकरा मिनिटं झालंत
हा हा चालतंय चालतंय
आपल्याला कळत नाही आपलं बोललेलं असतंय
होय
अ ह ह... कळत नाही अजूनपर्यंत दुसऱ्यासोबत काय बोलू काय विचार करत असतो आपण